हो.
हा काय कराय लागलीस.
काय रात्री झोपताना दुधअ द्यायला लागतय सगळ्यांना. मग दूध तापवलं हळ दूध ठिवती पावसाळ्याचं ग. जरा तूप घालते त्याच्या.
हा. भात जेवायला काय, जेवायला काय केलेलंस आज?
आज मोडाची उसळ केलेली अगं मला तुला एक विचारायच हो. तो. माझ्या चपात्या क नाय अशा कडकच बनतात किती एवढे गहू चांगले आणले क नाय. चपाती मऊज बनत नाही.
अग काय करायचं माहितीय का? गव्हाची कणिक आपण घेतो की नाही मळायला तेव्हा त्याच्यामध्ये थोडस दूध. किंवा एक चमचा ब भर दही टाकायच फक्त एकच चमचा.
बरं.
खूप मऊ चपात्या होतात ते मळताना टाकायचं. का मग हां. दूध जरी टाकलं थोडं दोन चमचे तरी छान मऊ होतात. आणि जरा असं पांढरी पण दिसते चपाती हां.
हां हां हां मला नव्हत आयडिया माहिती. आणि मग आपली रेग्युलर मळायची का अस नेहमी मळतो अशी?
हां नेहमी मळतो तशीच मळायची कणिक. थोडस तुप घाल मीठ. नाही आधी घट्ट मळायची. आणि परत हळूहळू मळत मळत मळत लूज करा.
हां हां म्हणजे आपण ते पुरणपोळी साठी करतो तसं का? तसं नाही. करायचं.
तशी एकदम मऊ नाही करायची हां पातळ एवढी नाही करायची. पण चपात्या मग छान होतात आणि एका पंधरा वीस मिनिटं तरी का कमीत कमी भिजायला पाहिजे क
हम्म मुलांना अगं ते चपाती चांगली होत नाही मग खायलाच नक को म्हणतात काहीतरी वेगळं कर काहीतरी वेगळं आता काय वेगळं करायचं सांग.
हम्म मग पुऱ्या पण कधीतरी आपण करू शकतोय.
कशाच्या ग पुऱ्या?
अम्म आता आपण कसं पावसाळ्यामध्ये मैद्याचे वगैरे खाल्ले की पोटगुबार तय म्हणतोय नको पुरी अस म्हणतोय पण गव्हाच्या छान होतात पुऱ्या.
होय.
हो त्यात एक दोन चमचे रवा टाकायचा. आणि आपण गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या करताना दोन चमचे त्यात रवा टाकायचा आणि थोडस तेल टाकायचं. जास्त पण नाही तेल टाकायचं नाही तर मग ते हे होतं तेलकट होत. एकदम एक दोन चमचे हां आणि दूध जरा टाक. कून परत पाण्यात मळायची कणिक अशी घट्ट मळालायला ला गतंय ह्याला चपाती पेक्षा पुऱ्या खूप छान होत.
हां हां हां म्हणजे आपण ते श्रीखंड बरोबर. खातो ती पुरी आहे का ही?
हां श्रीखंडा बरोबर आपण कसं मैद्याची नको वाटते ना आपल्याला खायला. आता हल्ली लोकं मैद्याचं खात नाहीत जास्त. म्हणून गव्हाच्या पिठाच्या करायच्या चांगल्या होतात आणि रवा घातला ना थोडा त्यामुळे असं फुगीर राहते ती.
तसं नाई मुलांना असं. अग ही आता पुरी जर केली तर ती साधीच हो ते ना त्यांना त्याच्या बरोबर आणि काय द्यायचं मग वेगळं काहीतरी मेथीपुरी का पालकपुरी असं का येतं का तुला मला सांग की जरा
हां मग पालकपुरी मेथी
आता ही जर साधी पुरी केली तर मुलांना त्याच्यावर काय द्यायचं परत हा प्रश्न पडतोय ना.
हां श्रीखंडपुरी शिवाय परत पुरीच होत नाही मग. श्रीखंडा बरोबर छान लागते ते आणि बटाट्याच्या भाजी बरोबर सा
मग मुलांना चटपटीत काय द्यायच?
हम्म मग नुसती पुरी खायची असेल तर मग आपण ते मळताना त्यात. अं पिठ अगोदर घेतलेला असतय ना त्यात अगोदर. पालक पुरी पाहिजे असली तर पालक चिरून घालायचा.
पण मग पालक समजा ऐकून घे जरा पालक जर हम्म. पालक त्याचे ते हे करून घ्यायचं का मिक्सरमध्ये फिरून घ्यायच का?
हा मिक्सरमध्ये फिरून घेतलं की पूर्ण हिरवी होते हा आणि चिरून बारीक घातली तरी पण, नाही वास येत. तेवढा उग्र.
हम्म हम्म.
तळतो ना आपण त्यामुळे वास जातो, आणि चिरून घातली तरी पण छान लागते की पण त्याच्याबरोबर तो एखादी मिरची मिक्सरला लावायची मग जराशे जिरे दोन लसणाच्या पाकळ्या असं मग ते चवीला छान ना परत त्यात ओवा टाकाय चा जिरे मग पुरीच खमंग लागते चांगली. आणि ते वडा कोंबडा माहितीय का तुला? वडा कोंबडा म्हणजे वडा म्हणजे पुरी सारखाच असतो तो.
कशाचं बनवतात ते?
ते तांदळाचं पीठ घेतात त्याच्यामध्ये उडदाच्या डाळीचं पीठ. थोडसं चण्याच्या डाळीचं पीठ घालतात आणि ते दळून आणतात. हम्म ते त्याच्यापासून ते पुरीसारखे वडे बनवतात म्हणजे ते घट्ट थोडंसं पा रबरबीत मिळतात असं. आणि आपण ह्याच्यावर
जे किंवा ज्वारी चे असे पण असतं का ते पीठ मिकस करायचं?
नाही ते वडा कोंबडा म्हणल्यावर ते तांदळाच्या पिठाचा असतोय, तो असा पोळपाटावर आपण हे घ्यायचं कापड आणि त्याच्यावर असं थापायचा तो.
अगं मी तुला काय विचारायले ऐकून घे एक मिनिट. वडा कोंबडाच जे पीठ करतो ना ते मग ज्वारीच बाजरीचं वगैरे असतं काय?
नाही तांदळाच्या पिठामध्ये मिसळतात पिठं बाकीचे.
हम हा हा.
तांदळाचं पीठ मुख्य असतं त्याच्यात
नाही म्हणजे कोणकोण की नाही असं खास करून ते दळण करुन घेतात चकलीच कसं भाजणीच दळून आणतात तसं. वड्याचं पण दळून आणतेत.
हा वड्याच दळूनच आणतात की मग तांदूळ त्याच्यात उडदाची डाळ घालतात एक वाटीभर एक किलो तांदळाला एक वाटीभर उडदाची डाळ, चण्याची डाळ अशी घालतात.
हा हा हा.
दळून आणतात आणि मग त्याचे वडे करतात, कोकणात जास्त करतात ते
कसं करतय मग ते काय करायचं पीठ कसं कयाचं म्हणलीस त्याच. रबरबीत म्हणजे कसं करायचं?
रबरबीत म्हणजे थोडंसं आपण ह्याला करतो की नाही, नाही आपण भो पळ्याच प भोपळ्याच्या घारीला कसं पीठ भिजवतो, घारी असं पुरी सारखीच. होते की तसं त्या टाईप करायचं ते त्याच पद्धतीने ते करायचं. छान लागत ते.
आणि मग ह्यात ओवा, जीरे वगैरे घालायच का?
हा तुम्ही लाटून वगैरे करतात काय कोण कोण?
नाही गं मी वडा नाही कधी केले आमच्या करायच ते आजी एक.
हा हा.
पण मी नाही केली म्हणजे पिठाचं मिश्रण वगैरे काय मला जमायचं नाही ते. मी ना काही तर
आणि ते गरोज तर बायकांना भोपळा खायचा नसतोय ना मग त्यांनी त्याच्या ऐवजी आपण रताळ्याच्या घाऱ्या करतो काही काही जण केळीच्या पण घाऱ्या करतात
ते घार्या साधारण मला वाटतें संक्रांतीचा दरम्यान करतात ना तळून काय तर किंक्रांत म्हणून तळायच असतें ते आषाढात पण करतात पण ते भोपळ्याच्या घाऱ्या नसतात ह ना
हा ते अ ते इकडच्या सण आला कि नाही काय करतात काही लोक आपण हे नसते का काकडी वाळू म्हणतात त्याला तेस मोठं वाळूक असत बघ आणि छोट काकडे असतात ते वाळका्याच्या किणी गार्या बनवतात.
कसं काय का मग ते शिजवून घेतात का
हा ते खिसायचं आणि गुळ घालायचं त्याच्यामध्ये गुळ घालून थोडंसं एक उकळी आणली त हा आपल्याला कसं भोपळ्याची खायची सवय झाली ना त्यामुळे आपल्याला भोपळ्याच्याच आवडतात
हम्म कोणी गाजराचे आणि कोणी रतळायच पण करतेय ना म्हणजे मी ऐकले नुसतं मी काही असं केलेलं नाही
हम्म नाही मी करून बघितलंत कारण ते गरोदरस्त मग कराय करायला सांगायच्या ना ते
कोण गरोदर असताना हम ह
असं घरात कोण गरोदर असले की त्या आता एक कला भोपळ म्हणजे घारया केल्या कि त्यासाठी केळीक असं म्हणायच्या
केळीचे पण करतात
हो
अरे वा हम्म आणि ते केळीच्या पुऱ्या काहीत घालत तर मला माहिती का तुला मला काय माहिती परवा काही करत होते टीव्ही वर म काही लक्षात येईल नाही म्हण केळीच पुऱ्या
कशाचा
केळी केळी च
हो पुऱ्या पण करतात आणि गाऱ्या पण करतात त्याच्या
आता मुलांसाठी पुऱ्या करायच्या म्हणत काय करायला लागेल
ते केळी कुस करायची
बरं म्हण
हम्म पिकलेलं केळी जास्त पिकलेल्या पाहिजेत आता आपण कसं जास्त पिकली किती वायात जाते कोण ख मग ती कुस करायची त्याच्यात पिठठी साखर किंवा मग गुळ घालायचा साखरेच्या पाहिजे तसं आणि हा आणि हा आणि त्याच्यामध्ये ते पिठ मळ आहेत. अ्
हम्म हम्म
आणि नारळाचं दूध हा आणि नारळाचं दूध घालून पण बनवतात.
ह
काय करायचं माहितेय का नारळाचं दूध घ्यायचं. नाही नाही हा केळीच्या मध्ये पण नारळाच तुला सांगते. की, केळी घेतली ना ती प्लेट मध्ये अशी कूस्करायची ताटलीमध्ये आणि त्याच्यामध्ये नारळाचं दूध, गूळ, असं विरघळ विरघळावायचं आणि घालायचं त्याच्यामध्ये बेलदोळे, जायफळची पूड घालायची.
हम्म हम्
आणि तेवढ्याच अम आ.. ओलाव्यामध्ये जेवढं भिजल कीनयी कनीक तेवढी काल कालवायची अशी आणि त्याचा घट्ट गोळा मळा मळायचा. कणकेचा ह आणि मग त्याच्या पुऱ्या लाटायच्या अश्या खूप छान होतात. कुरकुरीत आणि ते नारळ घातल्यामुळे त्याला चव जास्त येते. नारळाच सा सांगितलं न्हवत ना त्याच्यामध्ये गुळच कालवायच
तेच की म्हणजे एवढंच का म्हणजे जास्त साहित्य पण लागत नाही असं मला म्हणायचंय ग
हो जास्त नाही लागत आणि ते नारळाच दूध घातल्यामुळे चवीला छान लागते.
हम् हम् हम्
हम् आणि मग ते मंद गॅसवर. थोडेसे तळायचे अशा आतपर्यंत तेल जाईपर्यंत अशा एकदम मोठ्या गॅसवर तळले की मग ते आत कच्च राहतं ना.
हा हा ह मग ते लाटून करायच का?
हा लाटून करायचे ह त्याचे घट्ट कणिक मळल्यावर पुरीसारख च करायचं ते.
पण मग ते चिरतात का त्याचे काठ असतात ते?
नाही आपण मोठी पोळी लाटली ना तर अ वाटीने अशा पुऱ्या प. पाडायच्या आणि जर छोटे छोटे गोळे करून लाटलेत पुऱ्या तरी चालतात असं दोन्ही प्रकारे करू शकतो.
चालतय चालतय मला आता बरं झालं उद्या साठी मुलांना काहीतरी चटपटीत खायला.
हा जास्तीत जास्त मसाला पुरीच कर तू आणि भाज्या असल्या तर त्यात घालायच्या आणि करायच्या, हा ठीक आहे हा.